हॅलो. हॅलो.
हा बोला की चापाणि झालं काय? चहा पाणी झालं का म्हटलं? काय नाही आता दूधतेन काढलं. हा.
आता झोप हा हा तब्येत बर जरा वातावरण एकदम बदललं नई. आणि शाळेचे जरा वडााताण होते सकाळी आवरून जायच भराभरा.
हा.
कस सकाळची शाळा होती नई. मग आता पंधरा तारखेपासून दुपारची शाळा चालू झाल्या. ते जरा वडाताणमुळ तेण होतय.
हा. होय आणि त्यात पा - - पाऊस एकदा पड तोय एकदा नई ऊन - - पाऊस ते सोसत नाही हो माणसाला.
पाऊस नाहीच इकडं काय वातावरणच एवढं गार सुटलं होतं. वारतेन सुटल होत तितकंच मग ते जरा मा - - ज सिजर असल्यामुळे ते सारखं वरच्यावरअसतयचं आओ. अ सगळं दुखणं हायच सारखं.
पाऊस आमच्याकड जरा आलेला आज थांबलाय आता.
होय तुमच्याकडे भरपूर पाऊस आहे आम च्याकड त्या मानान काईच पाऊस नाय हा हा. तुमची घ अ घर पण ती असं हे असतील ना?
हां नाय आमचं कस नुसत सुरवात होत एवढं न्हाय आमचं ह्य
हा हा. म्हंजे तुमच्यापासन कोकन सुरुवात? हा हा.
आणि काय मग?
निवांत बगा. आता घालायचं भांडी जरा बाहेर घ्यालागलोय घासायला जेवलेली
हा हा. तुझाच फोन झाला एकदा. हा हा, मुला मावशीचा जरा फोन आण जा. मिस्टरांचा फोन या लागलाय ओ त्या फोनवर, दुसऱ्या फोनवरन बोलतो दोन मिन त्यात काय हा हा
सैपाकाला घालायचं असल
अ स्वयपाक आता थोड्याल थोडे तिकडे हाळदीला चाल्यात त्याच्यामुळे चल्ले हाय थोडं थोडी भातआमटी केल्या‌ आणि होय की केली पूजान दोन मिंट काय झालं तु फोन लावलोय चालू असूदे.
बर बर हां.
हॅलो. हा सोनाली ताई बोला इकडं बो बग तर न्हाय ला हा व्यस्त लागलाय
हा हा.
हा. मला का केलतासा म? हा बरोब हा देते. के तीळाचा गाडवा आणा म्हणुन सांगा तिला, हॅलो.
हा बोलाक
तेनी ते मिस्टर बी गेल्यात ओ हळदीला तिकडंच गेल्यात सकाळीच व्हय. म ते आता प हे दोघंजण जायची हाईत.
हम्म हम्म, पोरं कोण जात नाईत का सोबत?
पोरं बारकी आता म्हणा लागलेली, न्हिऊ काय खरं जरा न्हाई भिजत्यात ओ त्याला बी बर नाय आ आन तिथं आता शावर पाण्यात हेर जास्तच व्हाय नको, उगच ते आणि उद्या लग्नाला‌ हे व्हाय लग्नालाच जायचं म
होय होय. वातावरण पोरांना आपल्याला कसं व्हाय लागलंय मु लांना लगेच ते त्यांची हां प्रतिकारशक्ती त्यांची कमी असत्या लगेच त्यांनातर हे होत
आणि हां माझ्या थोरल्या तर कणे ऑपरेशन कराय च सांगितलंय तेला तरी होतोय लगेच झोपच लागत
होय. हा हा लगेच तसलच आता जरा पावसाळ्यात जपा. रेनकोटतेन तरीपण हायचकी किती घाठलं तरी थोडंका होईना.
आओ घालत नायत अंगाव घालत नायत का डोक्याल टोपी घालत नाईत रेनकोट ते काय? करत्यात तेवढंच आणी जर्कीन घातलतर काढून टाकत्यात एकापेक्षा एक आवाज कमी कर देवराज तुमचं कुठ गेलं बारकं?
आमचा झोपलाय बघा मी झोपली होती तो पलीकड गेलता सासूबाईंच्यात नंतर आत्तीन आणून आत्ता झोपवलय.
झोपवलय.
हा मला जाम झालत, मला उटू वाटना जेवलो मगाशी जिवू दोन वेळा बोलवून आलो आल नाय. पळाय लागला तिकडच मग राहू दे म्हटलं म्हणून आणि झोपल्या
हा हा. बरं नसल्याव काय सुधरत नाही वो आणि सर्दीनं जाम झालं की मला पण नाकाचा त्रास हाय लय त्रास होतोय मला पण
हा हा तसच झालंय बघा. म जेवलो किती एक दीड वाजता जेवलो शाळेतून यून आणि झोपलो लगेच, झोपलो ते आ ताच उटलोय ते पण आबाळ आबाळआलय तर अंग तेन दुकाय लागलय आणि त्यात कणकण एक आल्या.
हा हा हॅलो ह. आज स्वैपाक पण
स्वैपाक घालायचा हाय बघा अजून काय उशीरा असतय जेवण तेज काय नाही.
नाही व्हय तुमच्यात लय लागत नाही नाय. मी पण नाही आता काय भात आमटीच केल्या भाजी सकाळ ची जास्त हाय वांग्याची शेंगदाण्याचा कुट घालून केलेली आणि भाकरी दोन ती हायता वो म आता दोघा तिघास्नी काय बघायचं. जवळ आज्जसासू हाय त्यांना तेवढं एक करायची, आपण खायची त्यातलीच घरात असं एक दोघं असलं कने करून खाऊ वाटत नाही सगळी असली म्हंजे बराय सवय झालेली आहे.
करू वाटतय होय होय सगळी असल की करू वाटतय त्यांच्यासोबत खाऊ वाट एकटी असल की कोणा खाऊ वाटतय, एकटी असलं की आपलं हाय. तेच कायतर खातोय. ह हम् हम हा.
ह. आणि काय वो औषध तेन घ्या.
होय जरा दवाखान्यात जाय. च म्हणते संध्याकाळी मला इंजेक्शन घेतल्याशिवाय कमी त कमी येत नाय.
आण्णाला फोन कर. साडे पाच वाज हॅलो.
हा इंजेक्शन घेतल्याशिवाय कमीच येत नाही आव.
नाही नाही मला पण नाही इंजेक्शन घेतल्या शिवाय कमी येत नाही ते किती जरी गोळ्या खाल्ल्या कने ते येतच.
हा म आता जायचं संध्याकाळी दहा.
होय.
काय नाय पाऊस नाय काय नाय.
काय पाऊस आता थांबलाय थांबून थांबून जरा वातावरण लय हे हाय वो तेन आंग लय दुका लागलय.
हा तुमचं पण सिजर आहे का?
होय माझी शिजर आहेत नव माझी तर एकाला चार ऑपरेशन झाल्यात
हा त्यामुळे शिजर असल की हे त्रास आहे बघा
त्रास होय पहिल शीजर पण माझं दोन वेळा झालं
हा
आणि दुसरं मुलाच शिजर आणि त्या मुलाच असं चार ऑपरेशन झाला अहो एका जागेलाच होय होय लय एक त्रास घाल घाल घाल आणि काय मग
काय नाही बघा
हा हा
त्रास होतोय नंतर ते चांगलं नाही हो सिझर तेन म्हणत
आहो नॉर्मल चांगलं त्यावेळे त्रास होतोय पण दोन आठ पंधरा दिवसात माणूस ठणठणीत होतय हे एक प्रकारचा आधुच की
होय आधुच आणि अशी ती जखम आहे की आयुष्यभरासाठी कि ती भरून कधीच
नाही नाही होय
कुठलं पण ऑपरेशन करा तुम्ही ते मिळून येते भरून येते सगळं
होय होय
अजित
हा होय
हा आणि आता जिकडे जाईल तिकडे बघ हा करत नाहीत पैशासाठी हा पैशासाठी पैशासाठी करतात खरं त्या माणसाचा हाल होतय नाही ना पैसा दिसतोय खरं
माझं पण एज कमी होत तेव्हा की नाही माझं पहिल्या सिजर आणि सरकारमध्ये तर जाऊ शाहण्याने ना असंय वाटतंय ते सरकार व सोय आहे खरं नाही नाही ते अ माझ्या टाइमाला तर एक लेडीजचा शिजर करून आणून ठेवलेलं आणि ऑपरेशन करताना काय चुकलं तिचं ब्लिडिंग एवढं व्हायला लागलं तिची पिशवी काढली थोड्या वेळाने पिशवी काढली तरी ब्लिडिंग चालूच तिथ जो गेला
हम् बघा मग त्यानी कस शिकावू डॉक्टर असत असं सरकार दवाखान्यात आणि त्यामुळं तस हो त्याला माहित नसते कुठुन काय करायचं काय कसं खर जीव जातो च माणसं आमच्या इथ पण गावात दोघांच झालं बघा एकाच तर अस डिलिव्हरीच्या टाईमला आवळीजवळी होती सगळं चांगलं होतं आणि ती एकाची ती कसली रक्ताची नसच कापली म्हन मग नस कापल्यावर ती परत जोडायला कशी येणार
जोडता येत नाही होय
तस झालं आणि एकाची लघवीची लस कापली होती बघा दोघी असं झालंय आमच्या गावात त्यांची मुलं आहेत अजून आमच्या शाळेत
मग रिस्की काम असे हे करतात आणि अंगावर घेत नाहीत आपण मिटवतात आहो लगेच
कारण त्याने आत ऑपरेशनला जायच्या आधी आपल्याकडून सही त्यांनी करून घेतल्या असल्या काही झालं रे आमची जबाबदारी नाही हा घेतलेलं असत सहि त्यानी घेत रांगावर आता माझ्या वेळी माझ मिरज माहिती तुम्हाला हा हा हा सांगली मिरज माझं मिरज मिरज मध्ये झालंय अ माझं पण अस ह्याच्यातच झालंय थोडते त अ मुलाच आमच्या बरं बरं थांबा.
हे ओला हात असला की त्याचेच होत नाही लवकर.
काल कटून होईत नाही काय भांगड?
ते ओला हात असल्या वर तसचं होतेय मी